हॅलो, हा बोलाना.
कशी तब्येत तुमची?
एकदम मस्त.
मजेत
मजेत मजेत
स्वयंपाकाची तयारी चालू हाय वाटत मिक्सरचा आवाज येतो ना.
हो ना स्वयंपाकाचीच तयारी चालू आहे आता.
संध्याकाळी लवकर करता का स्वयंपाक तुमच्याकडे.
हो ना आठ वाजे पर्यत जेवायला लागत मंग थोडंसं लवकर मुलांना पण लागत.
आमच्याकडत आठ वाजेपर्यंत सगळं जेवण बिवण करून घ्यावी लागतात.
हो आमच्याकडे पण तेच ये ना मग असं लवकर आठ आणि मोठे माणसां घरात असल्यावर त्यांना लागतच लवं
हो हो बरोबर आहे बरोबर आहे मोठे पण लहान पण तसेच हो
हा
काय म तुमच्याकड पावसाळा
पाऊस पाऊस आमच्याकडे नाये बरं का वातावरण खूप ये पण काय पाऊस
अच्छा असय का
हम्म
आमच्याकडे आहे बऱ्यापैकी आता दोन तीन पडला पाऊस.
हम्म हम्म हम्म ह् हम्म मस्त म या वातावरणात जायचं फिरायला.
चालु य आता बघू आता शनिवार रयवार ऑफिस असल्यामुळे शनिवार रयवार सुट्टी असते ना आम्हाला मग तेव्हाच जातो आम्ही त्यात लहान बाळ आहे मग तीन मै वर्षाच त्याच जरा प्लॅनिंग करूनच जावं लागतं.
त्या मुलाच प्लॅनिंग करून जावं लागेल तुम्हाला
त्याला आसं त्याला कुठलं वातावरण सुट होतं काय होतं ना ते कसं आपण जायचं आणि त्या आजारी पडायचं.
त्याच्यात बरोबरये. बरोबर ये हो जातो पण मुलांना भी आता कसय मुलं मोठे आहे नवी दहावी चे मुलं त्याच्यामुळ शाळा पण नाय बुडवताना नाय येत.
अच्छा भरपूर मोठ मुल हाय मग तुमची
हो हूं मग त्याच्यामुळे शाळा नाही बुडवता येत शनिवार रविवार बघितला तरच असं मध्यंतरी नाय बुडवत क्लासेस हा त्याच्यामुळे डायरेक्ट नाही ना
बेस असतो ना आपला दहावीचं म्हटल्यानंतर करिअरचा बेसच आहे तुमचा तो.
त्याच्यामुळे शाळा बुडवणं नाईट क्लास
अगदी चांगली गोष्टी शाळा शाळा बुडवंन पण नाय पाहिजे म्हणजे मुलांना
मग त्याच्या मुळे तेच ना तेच ना म्हणून शक्यतो नाही आता तरी नाही जातय मागे जात होतो जाय तो आम्ही आधी जोपर्यंत मुलं लहान होते. तोपर्यंत शनिवार रविवार म्हणा किंवा दिवाळीच्या वगैरे सुट ट्या असं नाय का त्या पीरयड ला
लोणचं वगैरे बवलं की नाही म तुम्ही अजून
हो मग केलं ना लिंबाचं केलं सर्वच ते काय रेडीमे आपण मसाला घ्यायला गेल्यावर पूर्ण ते पॉकेटच मिळ मसाल्याच अस तो ना म काय जस काय
तुम्ही असं हे मसाला त घरीने बनवत का म्हणजे लोणच्याचा मसाला आपण मो हे आणत आपलं हम्म
ते पण बनवतात पण आता अस करतात मग डायरेक्ट रेडीमेड ते पॉकेट लिहुन देतात ह काय
आम्ही तर घरीच करतो आमच्या आही करता मस्त लोनचं
हा ना
आमचं गोड आंबट असतं पण आम्हाला पुूंर तिखट नाही लागत.
त्याच्यात गूळ टाकावा लागतो ना नाहीतर मुलं खात नाही.
त काही लोकांना तिकट लागतं ना पण आमचं गूळ टाकलेलाच असतो.
तेच ना आम्हाला पण तसं काहीरी आंबट पाहिजे पण लोणच्यात
हा तेच ना तेच तेच आंबट कशामुळे की लोनच ज कैरी ज गोड असले ना ते लोनच लवकर खराब होत त्यामुळे तो श आंबाटच कैरी घेतली असतील.
टिकण्यासाठी आंबट कैरी पाहिजे बाकी, आवळ्याच वगैरे म्हतच या सीझनला म लिंबाच आवड
तस माणसांचे चौरा आता बाबा उन्हाळयात आहेत हे का हेव आहेत हे का नाही पावसाळ्यात तर वेगळच खाणार जो
ह मग आपण काही वेगळे असते ना,
मा म आम्ही काही यावेही याचा नव्हत केला काय म्हणत त्याला लिंबाचा पण कैरीचच केलं बघत आणि माझी सिस्टर करते या सग आवळ्याच छान करत हळदीच आणि आवळच मस्त,
कम आता हे सीझनला तसं जांभूळ येतय आहेत ना,
हा हा
तर कच्च्या जांभळाचं लोणचं खाल्लेलं खूप छान लागल हो, खूप छान कच्च्या जांभळाचं लोणचं, अजून हळदीचा
हा हा तिं खाल्य मिळवू ह तिथं ान लात
हा तर पण ते जांभळ्या हळदीच थोडं कळवट लागतं आणि आपली ही रेगुलर असते हळद असते ना,
हा हा
तिचं जास्त छान लागत तेव्हा लागत, हम्म हम्म खुप्रकाश युट्यूब ते तर आहेच शिकायला मिळतं नवीन नवीन करून पण बघत माणूस
हो मग ते तर आहेच, आणि ज्याला त्याच्यामध्ये आवड असली तू कुठल्या ना कुठल्या गोष्टी बरोबर सर्च करून नवीन नवीन पदारथ बनवतोच बरोबर.
ट्राय करण्याचा प्रयत्न करत. हा न गोष्ट ट्रय पण कर बत
टाईम नसतो का आमला
जॉब म्हटलं जॉब जर म्हटलं तर मग वेळेअभावी चालत.
हो हो ते तर आहे स त्यात जे भेटलं त्यातच समाधा खावा असंच मग काय करता असं जात मग
त तर आहे, जॉब करणाऱ्या व्यक्तीच कस सगळं वेळेवरच असतं ना,
ाम
मॅनेज करावा लागत मग
जम्ईत
बर बर हा
का तु्ही
नाही आमच्या घरात नॉनव्हेज कोणीच नाही खात नॉनव्हेज हा प्रकार आमच्या घरात अजिबात चालत नाही ह आणि सगळे व्हेजिटेरियन आहे अच्या पूर्ण तुम्ही माहेडी पण तसाच इकडे पण तसाचुम्हाला नाही दोघंच आहेत नाही ह मग त्या आधीपासूनच नाही म्हटलंवर काय त्याची काही आठवण पण येत नाही ना हा नाही त्या काही विषयच नाहीत नॉनवहेज
खात
ना मग त्या व्यक्तीच त्या व्यक्तीचं मन येऊन जात नाही का त्यांना स्वपा रे तिकडे गेल्यावरच खायला भेटे असं हम्म हो अच्छा म
आता काय ज आपला तुमच आता रक्षाबंधन येईल ऑगस्ट महिन्यामध्ये
हा तुम्हाला सुट्टी रक्षाबंधनची वगैरे सुट्टी राहत असेल ना जॉब वगैरे प्रायवहेट जॉबला तर काही सुट्टी नसते प्रायवहेटला काही सुट्टी नसते मस्त एकदम छान वसावी मी नवीन उपक्रम ऐकला आता एका जणीकडन मस्त स्व तच झाडं आणायचे एकदम झाडं आणायचे त्यांची लागवड करायची मस्त दरवर्षी झाड लावायचे हो तेच झाड ला
छान नम
मग म्हणजे आणायचं रोपट आणायचं हुंडी आणायची त्याची त्याच्या बरोबर अजून एक दोन झाडे आणायची त्याचीच लागवड करायची दरवर्षी तोच उपक्रम करायचा म्हणजे किती छान ना
नाही हा ते मी अजून हे पण ऐकलं होत एक नाही का आपलं बड्डे असलं की प्रत्येक दरवर्षी बड्डे ला आपण हे लावायचं आहे एक झाड ते पण बेस्ट उपक्रम होत आमचे चालूत आहे बिल्डिंग मध्ये मध्यंतरी परत बंद झाला वाटतं
भारी आहे ना तस पण चांगलं येतं आणि मी त्यानी झाडं लावता नाही तर मग काय झाडं तोडायचंच
गरजेचेच आता
हा त्याच्यामुळे झाडं तोडल्यामुळे सगळं वातावरण निंब्यालेच होतय
खरंच म्हणजे गरमी लगेच जाणवते ना लगेच मग तुमची झाड कमी असलं की काही भागात आहेच अजून झाडाची लागव कमी झाली काय ठिकाणी आहे भरपूर काही ठिकाणी झाड आहे खूप कमी म्हणजे खूपच कमी लाल दिसतच नाही
दिसतच नाही म्हणजे आता काही काही रस्ते इतके झाडांनी भरलेले होते पूर्वी झा रस्त्याच्या दुथरपा किती झाडे असायचे आणि आता रस्ता नुसता असा सुना सुना लागतो माहिती आहे का
याच्यामुळे ते रस्त्याच हे करतात ना आता
रुंदीकरण जस जस रस्त्याचं रुंदीकरण होतय तस तस झाड तोडले जात ताय हम्म त्या रुंदीकरणामुळे रस्त्या झाडं तोडली जातात नाही तर आता
ून गेली म्हणून
त्याच्यामुळेती होतच येतो. काही विषय नाही पण त्यामुळे सगळं पण, त्याच्याच मु सगळं हम्म कायेतला आता काय कायणार? म आपण करून बरायचा, प्रयत्न छोटासा
हा. आपलंय असं नाही कयचं की, हा करेन, तो करेन आपण स्वतःपासून सुरुवात केली तर सगळ्या गोष्टी होत हे तर माणूस म्हणणार काय? हा करेल, तो करेल मग मी केल हे केलं तर मग ते कधीच पुढे जाणार नाही. आपल्यापासून सुरुवात करायची ते, तरच मग गोष्ट
सुरवात स्वतःपासून केली तरच होते. नाही तरर काय समोर नुस्तं बघायच. आणि आपण नुस्तं करू म्हणायच त्या
करायच, हा. करण्या करू हे करण्यापेक्षा आहे ना, तर आत्ताच करायचं अ अशी गोष्टी पाहिजे. मगच त्या गोष्टी होतात. नाहीत मग काय नाही होणार, करणार. त्याला काय अर्थ नाहीए. हा.
कारण तो, ती वेळ काही येत नाही.
आपण स्वतःला आधीपासून ज सवय लावली न डले न करण्याची तर मग ते गोष्टी खूप लवकर होतात. जर आपण डिले हा. आज नाही ते उद्या करू न नाही परवा करू, या गोष्टी केल्या तर मग ते कधीच नाही होत. हा. हा. ते कधीच नाही होत मग.
इके डलेस होत चालत नम
तेच ना मग. तर त गोष्टी वेगळ झाले की बेरजल
हो खरं आहे. बरोबर
मग आजचा मेन्यू काय तुमच्याकडे बनवायचा?
आजचा मेनू शेवग्याच्या शेंगा आहे आमच्याकडे. हा. हो. मसाल्याच्या मस्त
संध्याकाळी खाता का म्हणजे
हो. आमच्याकडे मसाल्याची बाजू संध्याकडे चालतय. तस
ओके. आमच्याकडे चालत नाही. सधा सकाळीच
हा. काही ना कस एसिडिटीचा वगैरे त्रास असतो, त्याच्यामुळे खायला कडता लागत.
त्याच्यामुळे, हा. आमच्याकडे सह आम्ही मसाले दार
नाही. आमच्या खातात संध्याकाळी मसाल्याची भाजी चालते. सकाळी कस डबे वगैरे असतात ना, मग सगळ कोरड्याच भाज्या असतात. त्याच्यामुळे मग संध्याकाळी एक टाइमाला कोडी, एक टाइमला पात्र अ
अच्छा. अच्छा.
हे चालेल मग. करा संपाक. मी पण करते.
ओके, ओके, चालेलं. ओके, बाय. बाय.